हम्म.
माय चालू काय मागच्या आ.
तुम्हाल कोणती?
काय म्हणल्या?
तम्हाला कोणती म्हणलं.
कोमलीना जयश्री जाऊन वो.
तेभी जात कुठं भी.
शरद नाही ती पोरग म्हणलं कोणाकडेच आता ते
असच पाहिजे ना आमचं इथं नाही का मुख्याची पोरगी सगकडं ऐंड होती बाई आणि ती इथ दिवसभर शेतात जाती म्हणे पोरगी घरीच राहते हा रडणं नाही पडणं नाही
हे हचं पोरगं कोणी चाल म्हणलं का जात ती बी देतती बरं का तिचं बी काही नाही एवढं पण आताच ते ऑपरेशन झालते म्हणून ते धक्का बिक्का लागल म्हणून
त कस झालो
आ
बघाला की कस काय करात
काय म्हण हमध्ये इन्फेक्शनच झालंते दोघांना बी ते काही देवा धर्माचं काही अडथळे ब राहते ना
रायच टाडच नाही बण
ह बाई त्यांच काही जागा चांगली नाही म्हणा काही काही न काही चालत राहते किरकीर राहते वई पोर पण इतकी म राहात ना त्यांच्या ल चालूच राहो एकच झालं की एकच झा
म्हण का मला दवाखान्या य तो नाशी सुटकाच नाही म्हणजे ती सास म्ह
तिसरी पोराला बी दोन तीन दिवस झाले तेव्हा सावगिलाच नेल तर रात्री दोन वाजता निस्त रडत होतो
परत काल परवा हे तुमचे सोनार गेले त्यांच्यासोबत कन्नड ला जाऊन आली.
ज्या डॉक्टरला आपण दाखवत त्याला दाखवायचं पहिल्यापासून
ठेवायचं लहान पोरांचा कधी
माहित मी तर म्हणते माझ्या परीला तर तुम्हाला सांगते असं काही कामच नाही पडलं ऍडमिट करायचं आणि त्याच एवढी सात आठ वर्षाची पण झाली शिवला फक्त एकदा केलं तर निमोनिया झाला त्याचा तो फुलंब्रीचां चैतन्य आला होता तो होता दोन वर्षा लोक मण आता दोन वर्षापासून सांगी ज लाईफ लाईन मला आहे का तोच या तर अडीच तीन वर्ष होतले त्याला तो डॉक्टर
ए डॉक्टर निवारला पाहिजे ना त्यांना बी अक्षर कळती ना
आता म्हणजे फुलंब्रील न्यायला पहिले आपला आपला माणूस असला माणूस जात आता सहावीला कसं. कोणी जाणार असलं मग त्याच्यासोबत जाऊनयाच मग त्याला सवय लावली आम्ही दोन तीन वर्षापासून हे बाहेर आहे. त्याच्यामुळ
हम्
हा.
पोरं येतील आता आहे ना जेवायला.
हा जेऊ राहिले.
आले का?
ही शाळा किती लोक आहेत जिल्हा परिषदच्या इथली
सातवी पर्यंत आहे. आठवी ते दहावी कायला काय लागतंय त्याला? आठवीला. पुढं
केला सिंदने
आओ सातवी पर्यंत आहे ना इथं. मग आता आठवीला तिला टाकलं जिल्हा परिषदला.
मग आता सहावी ला आहे का मग ती? हं फक्त आता छोटा भय्या आहे ते कमवित. छोट्या भय्या आणि ती जावेची तुमच्या आहे ना? ती कितवीला आहे दीदी.
सहावीत गेली दोघबी.
एकाच क्लासमध्ये हाय का.
हा पुढच्या वर्षी एक वर्ष.
हम्मम् आणि तुमची जावेला मुलगी होईल ना दुसरी?
ह
ते कुठं राहते आता?
हम्म.
आवाज कसं काय कट होऊ राहिला वो.
न ना काही तिकडून चुन चुंग चुंग चुंग आवाज येवू राहिला.
हाव का? वरतून आसल प्रॉब्लेम काही.
पैस ह पक्ष आयता पैसता होतेते
हमं
आता आवाज येतोय काय नाही
हा पक्षां नाही काही नाही पण मी घरात बसलेले एकटीच आहे तू म्हणाला याचे टास्क चे पैसे आले का नाही म आता काही परत का रात्री आलेल तेवढेच ये
एवढेच ते.
हो का. ती पूजा म्हण ती कमाटची पूजा म्हणत होती वैग तिला. चौदाशे रुपये ते आले ते पहिले कॉलचे हं. आणि आता परत सोळाशे आले म्हणे. ती याचे आले. समजा मी तुम्हाला लावलेला आहे ना आता कॉल.
हा
तुम्ही माझ्यासोबत बोल राहिल त्याची तुम्हाला तुम्हाला पण ऐंशी मला शंभर आहे असं आहे मग ते.
उचालणाऱ्याला बी हे
घेणाऱ्याला बी बरोबर आहे मग दोघांचा टाइम जातो ना वो?
मग काय म्हणतो बाया नाही बई मग मी तू नाही घेत त तू माज घे एका एका साईड नच असले का पैसे. मग म्हणते्या म तू माझा घे बाई मा तू आ नंतर कर.
असं नाही उप सगळ्या ना मदत करायची आता तूम्हाला गरज आहे मला भी गरज आहे आज थोडी ना
नाही एक शांत विषय बाहेर घ्या पैशाच पण याच्यात कस आहे उचलणारले बी हे घेणार आ बी आहे दोन्ही तून हे
हम्म मग या मनीषा ताई त्या कसं करत हो ल की आमचेच घ्या लगे तुमचे नंतर करायला के आमचेच घ्या पहिले असे
क ब
त्या दिवशी मला ते तसंच म्हणले आपण मग ते त्यांचे लागतच नव्हते माझेच फोनवर लागत होते त्यांच्या फोनवर माझेच झाले तीन चार कॉल
ह
तरी ते मागं पाऊस नाही पडला की एक दिवस तेव्हा ते सगळे घरीच होती म नंदा काकू च्या इथं
हा तेव्हाच लागत नव्हती मग माझे
मग नंतर काकू त्यांना मी उघडून देल त्यांनी पण मग यांचं किती ते स त्यांचं म्हणण हे असे कार्य प्ले स्टोर वरून कार्य अँप घेतलेले हे नाही होत सक्सेस त्यांना वर ते ऑनलाईन करावं लागतं म्हणे तेव्हाच ते पैसे य असो आपले कसे वयले तसे, मग असं त कोणी उठ सुट कार्या अॅप घेईन बरोबर न मग ते भी
मंगाबाई न घेतला आहे ना?
नंदाबाईला, गंगाताईला, मनीषा ताई घेऊन दिले त्या दिवशी त्यांचे बसलेल्या होते त्या
गंगाताई बोलली घ्या बाई
नव जाधवच्या मैत्रीण -मैत्रिणी
हा
त्या
नाही
अंजु मामील नाही वाटतय हे ना कार्य ऍप
ती कालव
आ
आता बी घेता इन, काल नव्हती म्हनत का?
हा म्हणत होती गाणार आतायातायक खरच आहे त्यागण बोलल्या असलं कही काही
'एका दिवसात कंप्लीट केली असतं मी
हा त्याला लाव कायं आहे, त्याला लावकय आहे बळजबरीचा भांड्यात.
हा नाही बाई मय उद्या एकदाचं, पण तुमच्या दारात, मला शेतात जाणय अण मला भजी काढ नाही.
ह
ह काय ते कामच सांगा त्या नुसत्या.
ह नाही बाई, मला त मी उद्या त निदूंन घेते, हे करून घेते ते ते घेते चालूच राहत त्यांचं हा जात्या बाराला
सांगत राहते.
जात्या बाराला आणि येत्या लगे अंधार पडल्यावर आणि खिचडी करते कधी दहा वाजता रात्री
हो ना म्हणे ना आम्ही साडे नऊ - दहाला कधी करतो काय माय लेकी त राहतो संतोष भाऊ काही खाऊन घेत्यात, अन् दहा आला करतो अन् लगेच झोपून राहतो.
संतोष भाऊम त्यां लगे लाल ठेच्यावर लग तेल टाकून पोळी सोबत यांची वाट नाही पात झालं का राहिल का केलं का नाही केलं खरंज आहे बाई त्यांच ल कामाले बाई, आमचे आमचे माणूस खाणार नाही बाई अस.
माणसासारखा माणूस भेटणार नाही कामाला सुद्धा, जेवायला जेवायच्या बाबतीत, बी काहीच नाही.
म्हण त्यांनवं स्वतःच, असं कहीच नाही रातनं दिवस. ते चुकलेललं चिनबैयाच्यावाणी ते, सविताईचं नावरा राजूभाऊ कशी होते, तशीचं बाई, हे बी
बर सर का याल सर बस काय आलं येऊन द्या नाही आलं तर, जाऊन द्या काम करा काम करा मरा
जे आता मी त्यांच्या घरी जाऊन, चार वेळस पाहिलं ना. त ते पाहून घेते झालं, साइपाक नाही झालं नाही झाला की लगे घेतली शिळी पोळी लगे घेतलं तेला घेतले खन लग गेले कवळत गेलेत, बाहेरिंडायला चक्कर मारून आला. म्हणणार बी नाही, यानला करा काइतका टाइम करीत अस दमून जात ना व माणूस.
नाही तुम्ही त्या येऊन झोपून राहता, सकाळी त्यांच त्यांच उठाचं त्यांचं ते पाणी बी तापीवत्यात आंघोळ बी करत्यात अमी दूध काढायला चालल्या जात्या तरी, यां उठत नाही.
संध्याकाळी बी आले का, म्हणणार नाही चहा दे, मला का बसणार नाही खुर्चीवर. घेत्या जात्या त्यांच्यात्या चा वतून घेत्या, पित्या असं होतं.
काहीच नाहीव मी तर असं काहीच नाही, असंचं मला बायको, हाय, मला पोरं येईन मला. काही माहिती
घेणं देणत्यांला, नहाय कोणाशी एखांत बापा आता किती, उड्या मारल्या असत्या पोरग लागल्यावर.
हा
त म्हणजे हाऊस ना, ताणला कौतुक असत्यांला काही येच नाही राहिलं.
असं सगळं असलं मः
बरोबर आहे ना माणसंचं टेन्शनचं येतना असं, काही काही असल्यावर म.
नाही नोकरदारच हेय घरात तें आ जाा काही करा
सगळं बाईचा हातात पुन्हा, एक रुपया आपल्याला घ्यायचं काम नाही.
काही आपल्या सुद्धा काहीड म्हे
हं हः
तिला ब ना तिला समज कोणी म्हणत ना माणसभच तुमच्या गरीिबी. इचरूग्या मानसाला इचरून घ्या.
हम्म
त्यार काही चर्चे आहे, सगळं माजां हातात हाय. ण कारखन करते सगळं मा हातात.
हो पोरगी बीरी नाही ऐकत बा बापाच. काही पोरीचीं जात किती जात किती, जीव लावतेर बापाला.
वर्ग नाही कोुणा इच नाही का बापाला कोणी दिनच. हा म
गे नाही तेच नाही किंमत, देत नाही खरेच. पोरगी उभी आता, फोन आला त का, मम्मीलाच बोलून..
दोघाचा फोटो पाहिला का, कधी नवरा बाईको सांमाण.
नाही बाई त्यांचं, खरंच कधीच नाही हो आपल्याला तर, आपल्याला अर्धा दिवसले लिव दिसतं स्ट व्हायला.
आपण म्हणतो नाही काही आलं का, हा लगे करा लगे व्हिडिओन करा. काढलाय घे काही, सहण असला काढालागे फोटो.
पररीश पप्पा तर, कधी इचरत ताणला ताणलात्यांला आठवणं आली, त्याला ठेवणारी असं एखादा कीि ते प्रेम बाईक औरंकितिक नाहीचं.
पण ठेवत्या ना हो. असं दाखवत की मानातंत असतो ना.
त्याला माणूस बी तस लागतो समोरच.
हा मग मी तुम्हाला आहे ना पाच मिनिटाचा कॉल लावून पाहू का?
हाला